हॅलो.
हा. आवाज येतोयं?
हो हो. येतोय ताई. अगोदर नव्हता आला म्हणून डबल बोलले.
हां. हां. तेच म्हटलं काय झाल का? बरं काय म्हणता? काय चाललंय?
काय आज एकादशीच आवरा आवरी सकाळपासून. माझं जरा देवाचं थोडसं चालू होतं.
हो.
हां. म तुमच्याकडे असती का दिंडी वगैरे? आमच्याकडे नगर प्रद- -क्षिणा वगैरे असतेचं.
नाही आमच्याकडे नाही होत इथे. इकडें आम्ही नवीन नाशिकमध्ये येतो ना? जुन्या नाशकात होत. असेल. पण आज आता पाणी आलंय काल- स ना पूर त्याच्यामुळे सगळ्या तिकडेच गडबड चालू असेल.
होय. हं. हा हा. त्याच्यामुळं. मंदिर वगैरे असेल ना? तुमच्या जवळ असं विठ्ठल रुक्मिणीच ते.
नाही आमच्या इथं ना शंकराचं, गणपतीचं, कृष्णाचं मंदिर आहे. असं. आता इथे जवळ नाही ए.
त्याच्यामुळे मग असं सोसायटीत वगैरे राहतं- -तात ना सिटीला असे मंदिर?
हा, हा. नाही आमचं इथे नाही आहे, आमचं स्वतःचच रो हाऊस आहे आणि कसं शाळेत पोरांच्या होते ना दिंडी. पोरांची होते ना मग, अ मग तिथे जातो आम्हीं बघायला.
हा....... हा. जवळ आहे का शाळा मुलांची तुमच्या? हा.....
अ अर्धा किलोमीटर सुद्धा नसलं ऐवडी.
हो... मग तुम्हीं बनवलं होतं? आज विठ्ठल -रुक्मिणी काही मुलांना.
नाही माझे मुलं मोठे आहे अहो ताई एक हा एक मोठा इंजिनिअरिंगला आहे दुसऱ्या वर्षाला. आणि लहाना दहावीला आहेत, पण त्याची शाळेत ते दिंडी वगैरे काढ काढतात ना मग तो सांगत राहतो, आज असं झालं, आज तसं झालं. सांगतात पोरं शाळेत होतं आवो कॉलेज हां.. छोटयाचीच काढता मोठ्यांना काय कॉलेजमध्ये नस
नाही, नाही. हो बरोबर आहे अ आमच्या इकडं असं नगर प्रदक्षिणा काढतात म्हणजे अं विठ्ठल- रुक्मिणी बनवतात छोट्यांना. अ हा तुळशी वृंन हो... त तुळशी वृंदावन वगैरे असं डोक्यावर म्हणजे वयस्कर बायका वगैरे पण सगळेच म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी होतात. भजन अभंग म्हणतात, हं, म्हणजे मंदिरामध्ये पण असच सगळेजण मिळून अभंग वगैरे म्हणतात, मग अ नंतर प्रसाद असतो, सगळ्या गावकऱ्यांचा ते मिळून. असं गावाच्या मध्यभागी मंदिर रा राहतं ना.
हु... हुं.. ह..
मग, सगळे जण असं कॉन्ट्रीब्युशन करतात. म्हणजे आप- आपलं काही देतात थोडं फार. शाबू वगैरे, म्हणजे थोडक्यात फराळाचं ते. मग सगळे मिळून असं भंडारा टाईप हा बनवतात नैवद्य ते दाखवतात अगोदर. छोट्या मुलांची मग असं ते पाय धूवून वगैरे पूजा करतात सगळे, रांगोळी पाठं टाक कून मग ते लेकरांना थोडा वेगळाच आनंद होतो, काहीतरी वेगळं बघायला भेटत ना त्यांना, म्हणजे थोडं प्रसन्नतेचं वातावरण ते असतं असं.
आणि थोडंसं धार्मिक वातावरण पाहिजे वो.
हा पाहिजे आणि मुलां हा. नाही होत हो आणि छोट्या मुलांना कस लहानपणापासून थोडसं असं वार करी ह्याचं शिकवलं म्हणजे संस्कार दिले तर मोठ्यापणी पण ते थोडसं धार्मिक ते कडे वळतात की बाबा हे असं करायला पाहिजे. हू.. त्याच्यामुळं मग ते- खूप छान असतं म्हणजे आज दुपारपर्यंत त्याच्यातच जातो, सकाळी नऊ साडे नऊला नि घते आमच्याकडं मग सगळीकडं फिरतात वगैरे खूप छान असत हं, बघण्यासारखं असतं, सगळे टाळ वगैरे वाजवून
अरे वा छान ना मग, म छान हे, छान हे. आमचं काय फक्त पोराना शाळेत दिंडी वगैरे काढतात तेच मग घेऊन जातात, तेच दिड डी शाळेतलीच अं हा, मुली मस्त नटून आलेल्या आसता हो शाळेत असतातच ना, पण पोरी भारी नटून येता, पोरं पण मस्त धो तर घालून
हा, आच्छा आजचा दिवसच खास विठ्ठल -रुक्मिणीसाठी असतो.
हा, परत दहीहंडीच्या वेळेस ते मुलांना कृष्ण बनवून पाठवायचं, ते पण एक छान असतं.
हो, छान असत शाळेमध्ये ते, तेव्हा मातर खूप करून येतात ना, वेशभूषा छोटे- छोटे मुलं, ते त्यांच्याच गोंधळ असतो, ते राधा पण छान बनून येतात, ते मटकी वगैरे घेऊन येत येतात ना असं, छान डेकोरेटिव असतं ते पण आमच्या तिकडं पण आहे ना शाळा, तर शाळेमध्ये दहीहंडीचा पण मोठा कार्यक्रम असतो असा. गोल रिंगण करून मग ते सगळ्या राधांचा एक सर्कल, हा हा कृष्णाच एक सर्कल, मग ते गाणे लावतात ते दहिहंडीचे, मग ते मुलं छोटे डान्स वगैरे करतात त्यावरती, सगळ्या असं कॉलनी मधे आहे ना शाळा, तर मग ते सगळ्या बायका येतात. आपले आपले मुलं नसले छोटे छोटे तरी, बघण्यासाठी ते न टून येतात, म्हणजे छान असत तेव्हा वातावरण.
हम, सगळं अ असं धार्मिक वातावरण होतं.
धार्मिक वातावरण होत आणि आपल्या आपल्या घरीन ते पोहे, चुरमुरे कुणी लोणचं वगैरे ते आणत ना सगळं हा. आणि ते काल्याचा प्रसाद करतात ह. हा ह तुमच्या सोसायटीमध्ये वगैरे करत असेल ना ते? हा सोसायटीमध्ये पण करत असाल ना मग ते?
नाही नाही आम्ही सोसायटीत नाही राहत आमचं हा नाई आमचं स्वतःच रो हाउस हे ना मग त्येच्यामुळे एवढं नाही बुवा पण म मुलांच्या शाळेत जे जातो पाह त किंवा बाहेर बी असत बो, बाहेर पण अस मारुतीच मंदिर ये ना इथे मारुतीच मंदिरय तिकडं मोठ सभा मंडप हे तिथं करतात मोकळं वातावरण हे तिथं करतात दही हंडी मोठ ठी, तिथं मग बक्षीस लावलेलं असत दहीहंडी वरन
हो, आता शाळेमध्ये काय तसं ब क्षीस वगैरे नसतं फक्त वेशभूषेला कोन कोणी स्पीच करत छोट्या, छोट्या भाषणं करत राधा कृष्णाच्या ह्याच्यावरती मग थोडस हा, डान्स वगैरे मग त्याच्यातूनच पार्टिसिपेट काढतात त्यांना आपलं खाऊ वगैरे छान, छान देतात मग ते कुतुहल वाटतं ना त्यांना छान वाटतं ते तेवढंच हां, हा बक्षीस मिळत, खूप बनून येतात तस मग ते फोटो वगैरे खूप काढणं त्यांचंच चालूच असत ते. वेगळं वेगळं अह तुमच तुमचं नाशिक तर तसं म्हणजे धार्मिक क्षेत्र भरपूर आहेत तिथं मग तुम्ही पण असं जात असाल ना आता श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर भीमाशं
हां त्र्यंबकेश्वरला नाही जरी तिकड जमलं त मग पंचवटीत गेल का कपालेश्वर, नारो शंकर ते
ते रामाच, हा, रामाचे मंदिर पण आहेत वाटतं ना तिथं जवळ जवळ.
हा हा काळाराम मंदिर, गोराराम परत अजून सीतागुप्त हा, पंचवटी म्हणजे पूर्ण म्हणजे तो परिसर पूर्ण याचाच आहे देवां
देवांचा हा तुम्हाले काय लांब जायची गरज नाही. तुमच्यात तिथं लोकलीच आहे सगळं.
हा, मग आम्ही तिथेच जातो म्हणजे त्र्यंबकला जायचं जायला काही नाही पण मग पावसाच शक्य तो जमत नाही म्हणजे नवीन नवीन गेलो होतो तेव्हा काय सिंगल होतं तेव्हा काय वाटत नव्हतं आता पोरांमुळे नाही जमत. हम्म.
नाही पण असं ट्रीप वगैरे काढायला तुम्हाले मै त्रिणी मैत्रिणी जायला जवळपासच आहे ना जास्तीच लांब नाहीये.
हां जवळ जवळ तर आम्ही नवीन नाशिक म्हणजे नवीन नाशिकमध्ये येतो ना सिडको एरियात. आणि जुनं नाशिक म्हणजे पंचवटी, रामकुंड हे जुनं नाशिक.
हा हा हा आम्ही पण ट्रिप घेऊन आलं होतात एकदा असेच कॉलेजची तेव्हा मग आलं होतात तिथं पंचवटीला. म्हणून ते आता जास्त थोडं वाढवलय वाटतं ते पात्र वगैरे.
हां पात्र उलट हेच झालंय तिथ आता गोदा पार्क झालंय. अ वेगवेगळे मंदिर वगैरे अ त्याच्यामुळे ते भर पूर आहे. तिथं पूर्ण मंदिरच मंदिर आहे म्हणे तिथ गेल का रामघाट घाटच येते वो.
हा बरं.
सगळं मंदिरा मंदिराची छान.
वनीला वगैरे जात असाल तुम्ही वनीच्या देवीला ते हम्म ते पायऱ्या पण एवढ्या साऱ्या आहेत ना ते चढण्यासाठी वरती पण छान वाटत. ते थकत थकत का होईना पण एकदा तिथं गेलं की म्हणजे खूप छान वाटतं असं. हा, एकदम पायऱ्या एवढ्या चढल्याचं काय म्हणजे शीण राहत नाही तिथ देवीचं दर्शन झालं की.
हो उलट आहो ते रोपवेला जाण्यापेक्षा आहे ना पायी गेलेल परवडत, त्या रोपेला खूप गर्दी असते.
गर्दी पण आणि भीती पण राहते ना त्याची जराशी थोडी.
हा ते तर ते हायचं बुवा पण तरी अहो कस त्याला ना एक तास तर त्या लाईनीतच बॅरिगेट्सध्येच उभं करता आपल्याला नंबरच लागलेल
हो, खूप सारे जण आता कोण पहिल्यासारखं पायऱ्या चढून जायला नको म्हणतात ना. मग तिकडंच जास्त गर्दी राहत असेल. आम्ही पण चालतच गेलो होतो तेव्हा आलो होतो तेव्हा. पण म वरती गेल्यानंतर खूप छान वाटलं तिथं.
हा एकदाच फक्त पोरानला हौस म्हणून आम्ही गेलो होतो रोपवेमध्ये, का पोरांची हौस होती. बा कसे असतं रोप वे वगैरे, अनं आपणही कधी बसलेलो नसो म्हणून एकदा हौस म्हणून गेलो होतो. पण त्याच्यानंतर परत मग दोनदा गेलो. आम्ही पण मग पाईच ते काय एक, अर्ध्या पाऊन तासात माणूस चढून जातं.
चढून जात हो ना
ह
हो. ते डोली वगैरे पण आहेत ना असं, वयस्कर माणसांना वगैरे नेहतात त्याच्यातून बघितलं होत. हम्म हम्म, जे तस चालत जाऊन हा तेच म्हणालेय मी चालत जाण्यात जसा आनंद ये, तसा म्हणजे असं रोप. वेणी वगैरे असं गेल्या. पण, कसं आता काही काहीना नाही चढायला येत. तेे आपल्या जातात. तस, तिथं गेल्यावर पण किती प्रसन्न वाटत ना वरती
हो, खूपच छान, देवीची मूर्ती पाहिली तरी एकदम भरल्यासार वाटत सगळं, अ हे ह शीन गेल्यासारखं होतं.
ते धुक आल्यासारखं, बाजूला पण खूप छान ये ना तो सीन असं ता हा निस सर्गरम्य आणि तुमच्याकड तर आता डोंगर, दऱ्या वगैरे निसर्गरम्य वातावरण म्हणजे कर्मत ये ना खूप छान अस त, वातावरणच खूप, हा सुंदर ये खूप
सगळ्या गोष्टींमध्ये नाशिक चांगलं ये, म्हणजे वातावरण ही थंड ये. पाणी ये हाये. प्र म्हणजे औद्योगिक क्षेत्र बी, निसं निसर्ग बी शेत शेती बी ये. डोंगरदऱ्या पण ये. आणि देवस्थान पण हाये. आणि फिरण्याचे ठिकाणं पण ये.
फक्त फिररायला रिकाम माणूस पाहिजे आता तिथं. आसं
हं आओ, ते तर हायेच. आणि मी स्वतः पण आता मला एवढं वीस बावीस वर्ष होत आले मी स्वतः एवढी फिरलेली नाई नाशिक, पण जे बी फिरलेय ना अ म्हणजे पांडवलेण्या वगैरे परत अजून आपल आता आम्ही ट्रिप काढली होती. मागच्या वर्षी म्हणजे ती रेनी सीझनची. वीस जुलैला आता वर्ष झालं. त तिडं मस्त आम्ही, टाकिदला गेलो होतो. कणकवलीला गेलो होतो. जिथं कणकवली म्हणजे, कुंभमेळ्या जिथं सुरू झाला पहिल्यांदी ते ठिकाण. पण मग आता त्र्यंबकला नाशिक म्हणजे इकड होतं बुआ नाशिकमध्ये होतो.
हा आपण कुंभमवेळा, कुंभमेळ्या विष यी बोलूया, थोडा आपण कॉल कंटिन्यू करूयात. आप आपला टाईम झालाय आता, हो नेक्स्ट कॉलला बोलूयात हो, हो.
हा ठीक ये. हेच बोलणं कंटिन्यू करू. करा मग कट
ठीकये.